हॅलो
हा आवाज येतोय
हॅलो हॅलो हा आवाज येतोय का आवाज येतोय काय माझा
उ चारि डुकि
हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला
हॅलो
हॅलो आत येतोय आवाज हा हॅलो हा आवाज येतोय का
हा येत तुम्हाला यायचं का
हा येतो
ह काय रिताचा आवाज आला
हो झाला काय नाही काम करत होती घरातली बोला ना पाऊस आहे तिकडे
नाही आज थोडासाच पळलाय तुमच्या
हा.
तुम्ही कुठे राहता मग. हा आवाजकम तूझ
हा.
हा.
मी इथे. कोल्हापूरमध्येच राहते. तुम्ही?
आम्ही इकडेच इचलकरंजी मध्ये राहतोय.
हा हचलकरंजी मध्ये कुठे?
इथं. गणेशनगर गणपती मंदिरा जवळ.
हा. गणेश नगर. गणपती मंदिर. कुठलं?
हा एक
काय.
डेकन डेकनजवळ.
लेखन जवळ. हा हा.
आ चालेल
हा हा.
हा.
हा का? ह.
तुम्ही कोल्हापूरमध्ये कुठ राहता.
हा. फुलेवाडी आहे ना. तिकडे.
हा. मग घरीचं असताल.
हो.
हो. हा. म तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय.
मी आहे बारावी.
ह. ह.
हम्म. तुम्ही?
माझं ग्रॅज्युएशन झालंय. आता मला पुढे एमसीए करायचंय. त्यासाठी ऍडमिशन प्रोसेस चालू हाय. एक ह ग्रॅज्युएशन झालंय ना. माझ आता जस्ट. हॅलो. हॅलो. हॅलो.